ल बसलय ब.
अ ते न अ बालईस न्हव काय काम नाही न्हव तुला?
नाय बोल की.
अरे आम ते हा हे ज विचारायच होत आपण माइन क्राफ्टच.
माईन क्राफ्टच कायरे?
आपण एक वर्ल्ड तयार कराचा रे. मी तुला सांगितल्यालं कनी अकाउंट तयार करायच एक.
हां
वेग
हा
त्यावर व्हिडिओ करून टाकायच म्हणतोय मी
चालतय की
आपण आता मी बघितलेलं कणी एक टोनी स्टार्क चं घर
टोनी स्टार्कच
हा
जुन का नवीनवाल
जुन
अवेंजर्स
हा अवेंजस टावरच
हम्म हम्
मग तसं काय तर मी म्हणतोय सोडूया करून
चालते की
व्हिडिओ करून टाकायचा.
हा.
परत ते तू इंस्टाला व्हिडिओ तेन बघितला असशील बघ ते आता नवीन जो गायक होता बघ इंग्लिश मी तुला सांगितलेलो कॉलेज मध्ये तो त्याची त्याचा एक पिक्चर टाकलेला माहितीय का पिक्चर करून टाक तरी रोक म्हणजे असं गायक समज कोणतरी प्लेयर खेळाडू म्हण सिंगर, एक्टर त्यांचा करून टाकत्यात माहिती आहे काय फोटो.
हा हा ते परवा टाकलेलास. असं वर वर करत जातांनी नंतर ने ते तोडले के
हा तसं करून टाकायच म्हणतोय मी अकाउंट तयार करूया म्हणतोय माइंडक्राफ्ट मध्ये आणि ते काय एवढं अवघड नाय पण माइंडक्राफ्ट मध्ये जरी आपण त्याच्यातलं मोड लावून खेळलो क नाही
हा.
सगळे आपण एक्सप्लोर केलं तरी चालतय. त्याचा म्हणजे हंड्रेड डेज इन माइंड क्राफ्ट असं किंवा
त्या असं तुझ ब्लॉग केल्यासारखं.
हा म्हणजे टू हंड्रेड डेज इन माइंड क्राफ्ट असं रे म्हणजे काय होतेय तेवढ्या दिवसानंतर माईंड क्रॉफ मध्ये
हां.
असं मी म्हणतोय त्यावरतीन रिल करायच आपण
चालतय की. काय दोघ करण्यापेक्षा अ तिग करूया.
सोयम्याला विचारलो मी सोयम्या म्हण ते आता जास्त त्याला खूप लय काय करायला लागतय ते म्हणते अजून दुसरा कुठला उपाय सापडतोय का बघ म्हणला सोयम्या मला.
हा कारण की मला जास्त एवढं माइंक्राफ्टच माहित नाही तेवढं त्याला माहित आहे तुला माहितीये.
माहिते आहे मला पण
तेच रे आणि त्याजा काय ते कोडिंग वगैरे पण तू त्या त्याच्यात घालू शकते ती सोयम्या कोडिंगचं वगैरे त्याचं काय तर ऍड करू शकते फास्ट करायला.
होय ते एक हाय
हम्म.
कोडिंगचा पण ऍड करताय त्याच्यात.
होय.
माझं काय म्हणण होतं या दोन तीन दिवसात चालू करायच अकाउंट.
बघूया कि तीघजण मिळून ठरूया की काय काय करायचं.
चालतय की.
हम्म.
मला काय जरी त अजून एक कोणतरी जरी आलं तरी चालते मला असं दोघच असं नाही.
हा.
म्हणजेच मा दोघंच करायचं असं काय नाही माझा.
इ तज रे जेवढं जास्त घेतल तसं फास्ट होईल नाही
हा तो जर करणार असला तर ठीक आहे माझं का नाही हरकत नाही घ्यायला खरं करणारी पाहिजे ल
हम्म सैम्यामध्ये पण मला म्हणाल तर माइनक्राफ्ट चालू करू आपण म्हणून
म
बघूया म्हटलेल त्याला मी मला जास्त काय तेवटतं त्यातलं माहित नाही म्हणलेल सांगतो मी तुला म्हणाल तर
अर त्याच्यातक्षने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या गेम खेळता म्हणजे
राऊटर टाईप साईटला काहीत असते ना वेगळां ऍप
मोड मोडच असत सगळं ते
हा ते मोडचा वेगळा आहे बसते ना
हा तेच्यान ते लावलं क नाही मोड लावलं का नाही आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हमध्येध्ये घेताात
हा
परत गरा
हम्म हम्म माझे एक मित्र खेळते रे तस
होय
तेऊन जाता मी त्याला एक दीड वर्ष आधी बघितलेले खेळताना
हा
ते काय प्रत्येक ठिकाणच कोऑर्डिनेशन असं कॉपी पेस्ट मारून जात होतं त्या ठिकाणी टेललीपडून
ह ते सीड म्हणतात त्याला
हम्म हम्म
जिथं ते टेलपोडतच ना
हा
त्याला सीड म्हणतात सीड
ते जास्त तर मायनिंगच्या ठिकाणीच जात होत
हा तीच किती सीड असते ती सीड टाकलीस
पुण्यातील
तू तुझ्या ज्या तिथं म्हणजे तुला हवे आहे त्या प्लेसला आणु शकोस तु
हा हा
आणि त्यांच्यात तुला अ रिवाय पॉईंट पण भेटतात
त्यात
हा रिवाय पाँइंट म्हणजे कसं असते एक बेड वर एकदा रेस्ट केलास तर तू कुठं पण समज उतरलास की डायरेक्ट बेडवर राहतोस परत तुला शीट टाकलास की कुठल्या पण व्हिलेजमध्ये व्हिलेजवर टाकायची गरज नाही तुला व्हिलेजवर आपल्या आपण पॉन्हस होतोस तु किंवा कुठल्या पण माइंन मध्ये वेगवेगळी सीट असतीया बघ एवढंच करायचं. पहिला तू दोन तीन वेळा घेऊन जरा खेळ
तेचं की नॉर्मल आधी खेळून बघतो.
हा.
त्यानंतर न ट्राय करूया
हा. बरं हे झालं अजून एक काम होतं तुझ्याकडं.
काय ते
जरा मला ते डॅटच क्लासामध्ये आपण जरा विचारलेलं कनी ते जरा मला अजून माहिती सांग की कसं काय काय शिकवते काय काय असतं आणि बँचमध्ये त्या
डँटच. डाँटमध्ये आता तुझं कसं तुला काल काय काय सांगितलेलं मी
काल ती थेरी तेन देत्यात वैयक्तिक तेनची.
हा.
परत
चार सेक्टर सांगितले तुला त्यातले
हा.
पहिला सर्व्हिस. नंतर न ट्रेडिंग. त्यानंतर न मॅन्युफॅक्चुरिंग एक सांगितलं. नाही काल काल तीनच सांगून झाले मॅन्युफॅक्चुरिंग पर्यंत
हा.
त्यात अजून एक येतोय पेरोल म्हणून पेरोल पेरोल पेरोलमध्ये तुझं आता वर्कर्स आहेत किंवा एम अप्लाईज आहेत समज भरपूर त्यांचा तू पगार कसा मॅनेज करणार ते त्याचं अकाउंटिंग असतय.
हा.
पेरोल अकाऊंटिंग त्यात तुझे वेगवेगळे प्रकार येतात. तर तुझी बेसिक सॅलरी आठ हजार आहे समज.
हा.
तुला सॅलरी मिळणार समज किती बारा हजार किंवा पंधरा हजार.
हा.
त्यातली तुझी बेसिक असणार आठ हजार त्यात तुला पी एफ वगैरे ऍड होणार. पर तुझा टॅक्स. वगैरे कट होणार अस ऍड लिस्ट करून तुझा पंधरा असा येणार पगार.
हा.
असं असते त्याची सगळी प्रोसेसिंग असते. त्या त्याच्यात पेरूला काउंटिंगला
पेरूल अकाउंटिंग
हा तर तू सुरुवातीला स्टार्ट जर का करायला गेला अस तर पहिला ते जे रेट वगैरे फिक्स असतात ते. त्या त्या एम्प्लॉईच्या नावाला टाकायची.
हा.
त्याच्या अकाउंट तयार करायचे त्या त्या एम्प्लॉईची.
हा.
त्याच बँकचं स्टेटमेंट घ्यायचं त्याच बँक नंबर वगैरे वगैरे
हा.
त्याच्यात टाकायच म्हणजे डायरेक्ट तुझ बँक खात्यावरच जाणार. कॅश नाही बँँक टू बँक तुझं ट्रान्सफर होणार पैसे. पेमेंट असायला, तुझं बँक ची वगैरे माहिती वगैरे घेतात त्यात टाकायची तेव्हा हेजात तुझ्या सॉफ्टवेअरला.
हां.
तसं ते सगळ्यांचं मॅनेज करायचं.
हा हा.
ते रेकॉर्ड वगैरे राहतोय परत त्यात, तुझ हे काय ते रिटायरमेंटची पण डेट असते त्याच्यावर.
हा हा.
ती पण आपली स्टार्टिंगला चालू केलीस की रिटायरमेंट डेट तुझी फिक्स येत तिथं!
म्हणजे त्या त्या टाइमिंगला रिटायर होणार हे होणार एक्सपायर होणार.
हां एक्सपयरी डेट!
आणि जर का तू त्या आधीच एक एक्सपायर झालास, किंवा जॉब सोडला स संमज
हा.
तर तुझं तिथं हे अकाउंट तुझं तिथंच राहते त्यांच्याकडे.
फक्त त्यांनी री टायरमेंटची डेट असते तिथं तुझं जॉब सोडलेली डेट टाकतात.
हा हा.
असं असते त्याच्यात.
हा अस असतयं होय?
हा. त्यात आणि प्रकार आहेत.
मग शान सहा महि्यानी कोर्स पेक्षा बारा महिन्याच
हा होय बारा महिन्याच आणि तेरा महिन्याच चांगलं आहे. तुला त्यात जीएसटी गव्हर्मेंटला कशी पाठवायची हे पण शिकवतात. हा परत तुझा टीडीएस टॅक्स आहे आणि टीसीएस म्हणून एक
हा.
हे पण तुझं आपलं जास्त तर तुझ्या पेमेंट वर वगैरे ला लागणार असत्यात ते.
हा.
ते कसे भरायचे ते पण सांगतात. तुझं पेरोल अकाउंटिंग शिकवल्यानंतर ना टीडीएस टीसीएस घेतात.
हा.
ते झालं की पेरोल आणि टीडीएस टीसी एस हे कंबाईन घेतात. कंबाईन म्हणजे कसं तुझ. पेरोोल अकाउंट म्हणजे तुझं सॅलरीमध्ये टीडीस आणि टीसीएस कुठे वापर. परत्यात ते येतंय
हम
त्यानंतर तुझे जे पहिले तीन फॅक्टर घेतले सरविस प्रा ट्रेडंग आणि मनॅरंग ह ति पण टीडीएस आणि टीसीएस येतेय.
बर बर
त्यात तुझं स्टार्टिंगला बेसिक क्लिअर करतात नंतर नाही ते शेवटला घेतात टीडिएस टीसीएस.
हा हा
ते टीडीएस आणि हा टीडीएस आणि टीसीएस तुझ्या थिअरीला पण येते.
म्हणजे मेन टीडीएस आणि टीसीएस आहे.
ते पण आहेाय सोड मेनच आहेय सोड. टॅक्स असल्यामुळं त्याच जास्त माहिती आहे.
हा
थिरीला तुझं जीएसटी येत्या
हा
टी डी एस येत टी सी एस येते.
हा हा
परत तुझे तू वापरणारे वाउचर्स किती असतात ते येते.
बर
तुझे पाच सहा मेन वाउचर असतात.
हा
म्हणजे पहिलं म्हणलं अस तर एक कॉन्ट्रा वाउचर असते पेमेंट वाउचर. रिसिट जर्नल